हॅलो
हॅलो
याला काय आवाज?
हा यालाय बोला
आता कुठ ट्रॅव्हल्स वगैरे केल्यास की नाही कुठे फिरायला वगैरे गेलाय की नाही?
फिरायला गेलतो मे महिन्यात सिंधुदुर्गला.
हा हा आता पावसाळ्यात गेला नाही कुठं?
नाही गेलो तुम्ही?
आम्ही पण नाही अजून जायला.
धबधबा बघायला जावा की.
धबधबाच बघायला जायचाय ते सवत कडाचा धबधबा बघायचाय खास म्हणजे.
गर्दी आहे म्हण तिथं लई.
होय ते रील्स बघून सगळी तिथंच चालल्यात ग.
चितच चालल्यात होय मी रीलस मध्ये बघितलो गर्दी आहे.
भरपूर गर्दी आहे आणि चिखल अ तर ते बघण्यासारखं आहे न ग स अ म्हणजे सात आहेत वाटतं धबधबे तिथं. ह छान आहे म्हणजे लोकेशन छान आहे फोटो वगैरे काढायला.
होय
तेज आता बघाय जायचं सवत कडा मागच्या वर्षी गेलतो आम्ही. आणि आंबोलीला गेलो मग तिथन तिकड गेलो ना. आणि जायला तरी आम्हाला बघ चार वाजले तिथ पोहोचायला. आंबोलीस करून तिथे पोहोचलो आम्ही एक किलोमीटर गाडी लावली या तिकडं बाहेर मग परत तिथनं दोन किलोमीटर आत ते चालायचं होतं.
हम्म
तरी पण गेलो अर्ध्या वाटत मग ती परत येणारे म्हंटले जाऊ नकासा चिककल लई आहे. सगळी घसरून पडा लागल्यात. आणि लहान मुलं असल्या तर अजिबात जाऊ नकासा म्हणलं.
हा हा
हम तुम्हाला सांभाळणार काय ते पोराला सांभाळणार असं मग शेवटी गेलच नाही तिन पुढं परत रिटर्न घरला आलो.
हम्म हम
मग चिक्कल हाय म्हणल्यावर, पोरांना घेऊन जायचं हे होतंय ना
होय.
माव. मग गेलंय मन आज चालाय तर यायला पाहिजे. सिंगल आसलं की काय वाटत नाही, हे पोरांना घेऊन जायचं म्हटलं की जरा हे त्रास होतोय की. होयं. त्यात पिशव्या तेन असतंय संगट, कायंत कायतर.
होय.
आणि पोरं जरा मोट्टी अशीच की मग काय वाटत नाय. लहान मुलांसंग लई त्रास होतो, ट्रॅव्हल करायला.
होय.
आंबोलीला वगैरे गेला का नाय मग कधी?
आंबोलीला नाही. उ म्हणजे परवा गेलेलो कनय तिथनंच आलो पण ते मे महिन्यात कुठं धबधबा चालू असतोय.
मे महिन्यात नसतंय. उन्हाळ्यात कुटं धबधबा.
हाय.
आता पावसाळ्यातच सगळे धबधबे बघणार.
हां.
ह्यो शंकर महाराज वाटतो ना? पन्हाळ्याला पण जायचं मग.
हूं.
वन डे होतंय ना पन्हाळ.
होय.
मग जॉईंट असल्यामुळं म सगळीजण मिळून भारी वाटत असंल की फिरायला जायाला.
होय पण कधी काढतच नाही ट्रिप. नुसतं कामातच, दररोज कामच.
आपण हट्ट करून बसायचं. दोघी जावा जावाचायस ना मग मेजोरिटी ती जास्त आहे तुमची. हट्ट करा. तरी पण. नव्हं, जायचं
ते शांतच फिरायला मिळते. या नंतर नाही हे मिळत फिरायला.
हाय!
ते पोरांचं शिक्षण तेन चालू असलं कनी, मग तर अजिबात मिळत नाई.
मिळत नाही. शाळा असत्या, शाळेल सुट्टी बघू आता, पुढच्या महिन्यात, केरळला जाऊया म्हणाले आता.
ऊं
पुढच्या महिन्यात.
ते असं बुक किंग करूनच की जायला पाहिजे मग.
न्हाई, कार आहे की आमची.
मग एवढं ट्रॅव्हलिंग होतंय? का ड्रायव्हर न्हाय.
नाही, होतंय की. ह्यांचे मित्र पण असतात. मग त्यानी थोडावेळ ड्रायविंग करतात म हिने.
ह ड्रायविंगचा लय त्रास होते ग
हम्म ह्याना सवय आहे
सवय हाय म्हटला का विषय नाही
हम् कायम फिरत असतात ह्यांनी आणि कुठं नाही
फॅमिली कुठे गेलाय सगळ घेऊन मग
जेजुरीला गेलतो.
त्यांची जगरा म्हण
कुलदेवत आहे ना आमच्या ते
हा हा म्हणजे खंडोबा
हां
हम्
मग तिकडे गेलेलो
कसा जेजुरी नाही ग मी अजून जेजुरीच बघायला नाही जेजुरी तुळजापूर गाणगापूर पूर हे तीन करायच आहेत अक्कलकोट ला जाऊन आलोय दोन तीन वेळा जाऊन आले अक्कलकोटला तर ते गाणगा पूर जेजूरी अजून मी बघायलाच नाही. मला बघायचं खर तर
त्या अक्कलकोट गानगापूर आणि तुळजापूर एका रूट ला येते
हो एका रूट ला येते खर ते पुढं आम्ही गेलोच नाही ना अक्कलकोटच तेवढं केेलं
हम्म
दोन तीन वेळा जाऊन आले मी अक्कलकोटला
हम्म आणि पंढरपूर आहे ते दुसऱ्या रूटला ते
पंढरपूरला काय ते जा जाऊन येते ना आम्ही सारखं
हम
पंढरपूरला काय जातोय सोड सारखं
हा हा
खरं इकडंच हे तीनच झाल्यात बघ गानगापूर जेजुरी आणि तुळजापूर त्यांच कुलदेवता आहे तिने त्यांना जायला म्हणज जेव हे होते ना जायलाच लागते. मग आमचं कसं इकडं आमचं चिंतामणी येतय आणि कडेपूरच्या अंबाबाई इकड येतय आमचं त्यामुळे तिकडे काय संबंध येत नाही मग फक्त बघायसाठी च जायचं आहे मला पण
जायचं एकदा
तेच दिवाळीत जातात सुट्टच्या वेळेला तेच असले रूठ करायला पाहिजे होय ट्रेन न पण बर पडतेय खरं लय त्रास होते ग ट्रेन न
हम्म
ते पिशव्या ते घेऊन जायचं ते म्हटलं की लय त्रास होतय सगळं घेऊन जायचं एकदा गेलात तिरुपती बालाजी केलय ना ट्रेन न
हा हा मी नाही गेलो अजून बालाजीला.
छान आहे बालाजी पण बघण्यासारखं आहे.
हम्म ह्यांनी गेलेलेेत.
असे बालाजीला तेन जायच मे, मे महिन्यात लई ऊन असतय बालाजीला जाऊ थंडीच्या दिवसात आणि आता ह्येच्या, दिवसात जायला जरा दिवाळीत हा त्या वेळेला गेल की मग जरा बर पडत उन्हाळ्यात लई त्रास होतेय बाबा
होयं
घामानघामान सगळ ते वो हे होतंय
हम्
प्राणी संग्रहालय तेन हाय ना तिकडं ते पण छान हाय बघायला. तिरूपती बालााजी होय तिकडं हाय की ते आम्ही बघितलं नाही खरं आम्ही फक्त ते बालाजी मंदिर आणि हीकड आणि कुठलं दोन पॉइंट बघा
हम्म
हा सुवर्ण मंदिर कुठलं हाय की ते ते दोन हा सुवर्ण मंदिर म्हणून काय तर हाय कि पुढं हाय तो पॉइंट
हम्म
ते दोनच पॉइंट केलयं आम्ही
कन्याकुमारी पण तिकडच हाय की
तेवढा वेळ नको काय गं बुकिंग केलत न त्या बुकिंगच्या वेळेतच जायाय लागतयं ना रेल्वेच्या?
हां, हां
मग ते पॉइंट करायचं असलं तर आपलं, पर्सनल गाडी घेऊनच जायला पाहिजे म ते बरं पडतयं सगळच पॉईंट हुत्यात नयी
हम्म हम
महाबळेश्वरला पण छान हाय
हम्म
तुम्ही गेलाय का नाही महाबळेश्वरला म?
महाबळेश्वरला नाही गेलो.
लग्न झाल्यावर गेलो नाही?
नाही, तुम्ही गेलेला?
होय गेलतो कि आम्ही
हम्म, काय काय हाय तिथं?
हाय भरपूर पॉईंट आहेत तिथं बघण्यासारख्या महाबळेश्वरला
हम्मं
छान हाय आम्ही, ते घो, घोडे सवारी तेन हाय
हां
म्हणजे भरपूर हाय, छान हाय छान वाटतयं
हा हा
ह लोकेशन मस्तच हाय पाचगणी हा तिकडच कि माहाबळेश्वरच्या तिकडच हाय बघ
हा हा
गोव्याला पण छान आहे बघण्यासारखं.
हां.
म्हणजे चर्चा वगैरे म्हटलीस तर असं हे पॉईंट जे आहेत ना.
गोव्याला काय बीचच आहे आणि चर्च.
होय बीच आहे बरं बीच सोडून आणि आहेत की भरपूर आहे. चर्च पण हाय बघण्यासारखं ओल्ड न्यू चर्च हाय परत तो सिंगमचा जो पॉइंट झालता सिंगम पिक्चर मधलाच आहे तो पण पॉईंट छान आहे बघायला.
हा हा.
हम्म मस्त आहे फोटोशूट ला पण छान आहे तिथं
हम्म गेलता.
होय जाऊन आले की.
उम्म हां हा. पुण्याला गेलता का नाही कधी? दगडू शेठ हलवाई गणपती.
गेलते की गणपतीला गेलते तुळशी बागेत गेलते.
हम्म शनिवारवाडा.
हो ते पण आम्ही गेलतो शनिवारवाड्याला आणि ते बंदच होत. तर कि ते का त्याचं काय टायमिंग काय म्हंटले?
हां हा.
हा लाल महाल, लाल महाल शनिवारवाडा पण बंदच होता. की ती नुसता दरवाज्याचा तेवढा फोटो काढून आनला. हं, हं, हं, हं.
आम्ही गेलेलो.
आत जायला आत गेलता मग आत काय आत? म्हणजे असं काय वस्तू वगैरे काय आहे का? काय आहे नेमकं?
वस्तू नाही आहे. म्हणजे ते पेशवे आधी राहिलेले कनी त्या शनिवारवाड्यात त्या फक्त जागा आहेत त अशा म्हणजे ते सगळं पडलेलं पहिलंच अ पण अ त्या जागेनवर लिहिले तिथं माहिती हित काय होत असं त्या आधी तसं हम्म आणि गार्डन केल्यासारख केल्यात म्हणजे झाडं वगैरे लावल्यात तिथं आत आणि वर जाऊन बघा बघायसारख आहे तिथं मोठा दरवाजा आहे ना
हा.
त्याच्यावर असं जागा ये असं वर जायला.
ह ह.
तिकडून ते सगळं पूर्ण वाडा दिसतोय. म्हणजे तिथं आधी वाडा होता. पण आता तिथं गार्डन केल्या सारख केल्यात आणि माहिती लिहिल्यात म्हणजे पहिल तिथं काय होतं वगैरे असं. कोण कोण राहायला होते. त्यांना असं सगळं लिहिलेलं आहे.
पूर्ण पेशवाइचं ते सगळं लिवलय.
आहा हा.
उम्म हम, हम.
लाल महाल पण छान आहे. आतन बघायला बघितला
नाही नाही ते पण बघायला आतन
हाल मद त्या अफजल खानाची बोट. असं शिवाजी महाराजांनी तिथं छाटली होती.
हा हा ते हाय का तिथं?
हम्म.
आम्हाला ते पण बघायला मिळालं नाही. आण ते पण बघायला मिळालं नाही. नुस्त बाहेर न बघितलं. फोटो काढला. आणि आलं. म आता नेक्स्ट वेळेला म्हटलं जायच ते बघायला. द दोन तीन दिवस तर पाहिजे ना? असे एका दिवसात काय होते?
पाहिजे. मी आम्ही तिथं राहायला होतो पहिला. दोन वर्षाच्या माग. म्हणून तिकड जाऊन बघून आलोय सगळं.
पुण्याला काय?
होय.
हम्म हम्म.
हम्म.
दडगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. ते पण छानाय.
गणपतीच पण दर्शन घेतलं आतन. छाने ते. दोन वेळा गेल्यालो. एकदा बाहेरनं दर्शन घेतलं. गडबड होती म्हणून. मग एकदा अन एकदा परत गेलो मग आतन दर्शन घेतलं. आणि कात्रसच प्राणीसंग्रहालय पण बघितलंय.
नाही ते पण मी नाही बघायला.